हॅलो.
हॅलो.
हा काही नाही बा आराम चालू हाय.
झालं का लोकलचं काम पूर्ण?
नाही ना काही राहिलं. काही झालं.
हो.
हा नाही काही राहिल्या करायच्या.
अजून राहिल्यास काय?
हा.
माझं आता केल्या बाई पूर्ण केल्या पण, दाखवूनच नाही राहिल्या तिकडे आय डी वरून. मालाच्यात पूर्ण होईल दिस तात हा सरचे फोनवर फोन मले पूर्ण करा. पूर्ण करा.
हा.
शेवटी व्हिडिओ कॉल वर सांगत दाखवलं मी सरले ते करून पूर्ण मग त्यावेळेस सर म्हणत राहू दे आता ऑफिसमध्ये आल्यावर करू चेक आपण.
हम्म्. सांगा आणखीन काही.
तू काय करून राहिली?
काही नाही. मी आता कार्य ॲप पाहून राहिली ह.
हो काय. झालं का जेवण?
हो. जेवण झालं.
हो काय. कायची होती भाजी?
भाजी याच्या चवळीच्या शेंगा आणि चवळीचीच भाजी केली होती.
हो काय. हो. आमचंही झालं.
हो का?
ह काय म्हणती पाऊस?
पाऊस तर पाऊस चांगला चालू हाय आज. हो आज. साहेब थोडं खुल्लो.
हो का. हम, हम. हम्.
कपडे नाही सोकू राहिले कालपासून. हम्म.
हम्म हम्म.
आणखीन मग पवत ऑफिसले जाऊन आपण लोकच चहून. नाही राहिलं तर ऑफिसलाच जा लागते हा.
हा चाले कधी सांगशील.
जाऊ ना आता एक दिवस सरल्या अगोदर फोन लाव आणि मग. जाऊ.
बरं.
हम.
ह ह ठीक आहे हम्म. हा.
ठीक आहे मग.
हो हो ठीक आहे हो हो.
ठेव.
आला का.
एवला का एवला ना